बोला काय म्हणताय
काही नाही बघा निवतात
शाळेत हाय काय
हो
काय चालू आहे
ह काय बसले
हा ऑफ
हो होत र
हम् हम किती पिरियड झाले सकाळपासून
चार
आमच्या प्रॅक्टिकल चालू आहे
हो का निवांते
चालू आहे प्रॅक्टिकल घेणे, परत लेक्चर, परत प्रॅक्टिकल, उद्या शनिवार
सुट्टी असते का उद्या
उद्या सुट्टी होती खर तर तिसऱ्या शनिवार ची पण सुपरविजन आहेत आमच्या परीक्षा चालू आहेत ना
हा हा
थर्ड इयर आणि बीटेकच्या परीक्षा संपतात बावीस जुलैला आणि नवीन कॉलेज चालू होतय
हा हा हा मुलांना काय आठच दिवस सुट्टी की मग
हो तसं पण त्यांना आता परीक्षेचे पेपर काही कंटिन्यू नसतात त्यांच्या मध्ये आठ आठ दिवसाचे ब्रेक असतात
हा हा
त्याच्यामुळे ते सुट्टीच झाली.
झाली हो
हा पी एल साठी त्यांना एक महिन्याचा कालावधी असतोच.
हम्म हम्म
ते सुट टीचर झाली का
हम
हम्
जेवण वगरे झालं का?
हो जेवण झालं
ह
सर्दीचा तर
हो वातावरण बिघडलेलं आहे ना ऊन पाऊस ऊन पाऊस हो सगळ्या घरी पण आजारी आहेत सगळे
कालपर्यंत बरं वाटत होतं काल संध्याकाळपासून सर्दी खूप सर्दीमुळे इतका त्रास व्हायला लागलाय मुलगा पण खोकायला लागलाय. तर पण सर्दीेत ताप यालाय
हॉस्पिटलो नल नाहीय का
नाही दाखवलं नाही, मी जरा ते पॅरासिटीमॉल लिक्विड आणलं होतं.
हा हा
ते दिलं त्याचा ताप कमी आला पण त्याला जरा खोकला आणि जरा नाक गच्च आहे त्याच
जर शेकायचं नाही का गरम तवरती कपड्या
आता संध्याकाळी गेले तुम्हाला काय सकाळची शाळा ये उद्या होय घरगुतीच उपाय केलेले बर कितवा कितवा दिवस आहे?
बारावा बाराव्या दिवशी करतात ना, हो उद्या जायचं. तिकड परवा दिवशी नंदे
असं म्हणतेय मी
हो लवकर ठेवले
हा आमच्या आता एवढ्या लवकर नाहीत शक्यतो मुल तीन साडेतीन महिन्याची पर्यंत नाही करत.
हे घरगुती खटत आहे ना मुहूर्त बघावं लागत नाही त्यासाठी
बरोबर, मग काय नाव वगैरे सजेस्ट केलं
बहिणीनेच ठेवलंय बघू आता
हम्म सगळेजण जाणार आहे का घरातले हं हं हं
ते सगळे जाणार आहे माहेरचे तिघी बहिणी बघ हम् झाले तिच्या बहिणीचे झाले बहिणीच्या मुलग्याला आले तर आणखीन तास त्यांना नवीन नंबर लॉग इन करून घेतलेला आहे ते नंबर चेंज केला मग त्याच्यावरचे आलेत त्याला टास्क आज आलेत
मग सगळ्यांना जर वीस तारीख टार्गेट असेल ना तर एवढ एवढ्या कमी शॉर्ट पिरियड मध्ये कसं पूर्ण करायचं ते
होत ना आपण कंटिन्यू केले तर होतेय ते कॉल मग ते कस व्हायला लागले बाकीचे लोक काय करतय त्याचा गैरफायदा घेतय ना एका नंबरवर ती एका फोन मध्ये चार चार पाच पाच लॉग इन करून घेतय नंबर
बरं
आणि परत बा किचनना त्याचा पुढचा टास्कच भेटत नाही ना
बरोबर मण ते टान्स्क्रिप्शनचे टास्क आहेत ते आलेच नाहीत काय
हा ज्यांच्या आलेत तिथंच थांबलेत आता आमच्या आलेत थोडे झाले ट्रान्स्क्रिप्शन पण ते तिथच राहिले पुढे जाई नातच
बर बरं बर
को फ्रेंडचा टास्क झाल्याशिवाय येत नाहीत ना ते पुढे जाणार नाहीत
बरोबर मग ते पोनफ्रेंडचे जे टास्क असतात आता समजा मी आज एखादा नवीन लॉग इन केला नंबर किंवा माझ्या मा ला मी रेफर केलं हे ऍप डाउनलोड करण्यासाठी तर त्यांना कुठला टास्क येणार पहिल्यांदा
हा फोन ऑफ फ्रेंड्स सगळ्यांना पहिल्यांदा येतो
बरं
सुरुवातीला सगळ्यांना हा फोन फ्रंटचाच येतो
हम्म
त्यानंतर मग बाकी्याचे येतात ट्रान्सफ
अच्छा म्हणजे पहिल्यांदा हेच तीस कॉल सगळ्यांना पहिलं टार्गेट आहे का
हो टार्गेट पहिलं हे
मध्ये बदल करायला पाहिजे खरं म्हणजे वेगळे काहीतरी अससर दयलाजे थ त्यांना जातिची इन्फर्मेशन मिळेल
मग ते हे बोलण्यामधून पण मिळत ना प्रते शब्द कॅप्चर केले जातात ना याच्यातून
बरोबर आहे तुमचं पण पण तरी पण असं मला वाटत की काहीतरी वेगळं पण असं द्यावं की जेणेकरून थोडसं अजून इ जनलच बत
हम्म
त्याच्याऐवजी वेगळं काहीतरी दिलं तर म्हणजे जाणे त्यांना फायदा होईल
दोन मि लगेच स्क्रीनशॉट होतं आणखी
आणखी काही नाही तो आमच्या घराशी जरचा मुलगा कसा आहे अभ्यासामध्ये
मी नाही त्याला शिकवायला आला भनच पण आगाऊ भरपूर भरपूर काय तुम्ही रेफर केले का कुणाला
हो रेफर केले त्यानी इन्स्टॉल पण केलेय. आज त्यांना पाच कॉल आलेले आहेत.
ओके. काय
काल ते दोन दिवसापूर्वी त्यांनी हे केलं होत.
हो.
मला आमच्या मध्ये आधी जे करत होतं का नाही आम्ही त्याच्यामध्ये ना जे रेफर करतात त्यांना पण त्याच बेनिफिट मिळत होत.
हा हीत तस नाही आहे ना.
इथं फक्त वर्षा कोळी आणि प्रोजेक्ट कोड काय तुम्हाला समजलं का कुठला प्रोजेक्ट कोड एंटर करायचा असतो.
नाही नाही प्रोजेक्ट कोड नाही आपल्याला करायचा.
बर. म्हणजे तिचा प्रोजेक्ट बोर्ड प्रविष्ट करा प्रोजे कोड एंटर करा असं बऱ्याच येतंय ना.
नाही प्रोजेक्ट कोड नाही करायचा. आपल्याला ते पूर्ण आपलं कमप्लीट झालं ना टास्क
हम्म.
आपल्याला येतात हीत.
बर.
रुमाल पडला.
मला वाटलं की प्रोजेक्ट कोड म्हणजे आपल्याला तर प्रोव्हाइड केलेला नाही, मग कुठला एंटर करायचा.
नाही. आपल्याला शांत बस जरा.
अच्छा. तेच म्हंटलं कि ना तिनं पण मला बोललीय. की मी तुम्हाला कॉल करते, मग त्याने मला किती कॉल करू शकतात?
सहा. एक व्यक्ती तुम्हाला सहा कॉल करू शकते.
बर.
उद्या.
साहित्रीक अठरा झाली माझ्याकड तर तीनच व्यक्तींचा रेफरन्स आहे.
आणखीन एक, दोन मुलावर
आणि मला ज्या लोकांचे कॉल येतात
हम्म.
त्यांचं काय करायचं?
त्याचे पैसे तुम्हाला भेटतात की.
हो की ते नाही म्हणत आहे मी त्याच काय ऍडिशन होत नाही का माझ्या ह्याच्यामध्ये प्रोजेक्टमध्ये?
आलेल्याचे पैसे भेटतात ना तुम्हाला, तुम्ही उचललेल्या चे.
माझ्या कार्यामध्ये काय ऍड होत नाही?
नाही. तुम्ही केलेले ते तीस कॉल वेगळे.
बरं.
आता माझे हे पाच आजचे म्हणजे टोट चला आजचे पाच जर झाले माझे, तर ट्वेंटी कंप्लीट होतात. ट्वेंटी मधले आता ते चेक अ चेकिंग ला किती पडतात त्यावरती डिपेंड की किती कंप्लीट झालेली आहेत. किंवा काय? ते चेकिंग कोण करत असत?
ते वरती असतील ना कोणतरी चेकिंग एवढं नाही माहिती.
हा.
वरती असतात ते.
जस की टास्क कम्प्लिशन म्हणून मेसेज येतो ना, तस चेकिंग पण काहीतरी मेसेज यायला पाहिजे ना सगळ्या टास्क माझ्या चेकिंग साठीच पडलेले आहेत.
हो. ते चेक आउट होतात पहिले आणि मग त्याची पेंडिंग पडत ना.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म.
चेकिंग होतात पहिले तुमचे मग ते सगळे टास्क कंप्लीट झाला ना आपला टार्गेट टार्गेट कमप्लीट झालं की आपल्याला त्याच्यामध्ये पडतं पेंडिंग म्हणून मग बँक अकाउंट टाकताय लागत टाकायला येत आपल्याला
बरं
टाकल्यानंतर मग येत आपल्याला पुढं कि पेंटिंगला किती तुला पोरं पण पाहिजे का
मता तुम्ही जेव्हा पहिलं टास्क तुमची कंप्लीट झाली ना तीस फोनची त्याच्यानंतर तुम्ही काय
बँकेने अकाउंट टाकलं ना
पेमेंट्समध्ये
हा पेमेंट म्हणजे डाय बँक अकाउंट नंबर टाकला बँक अकाउंट नंबर टाकला नाहींतर आम्हाला पेंडिंग दाखवून हमजलाय
त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मग ते पेंटिंग दाखवत सात ते चौदा मध्ये चौदा दिवसामध्ये आप ते पेमेंट होऊन जात
हम्म
मत येतो
म्हणजे तुम्हाला असं काही पर्टिक्युलर तीस कोन साठी दहा रुपयेने कसं जजमेंट असतं त्यांचं
पट ए पा साठी शंभर रुपये असतात
हम्म
मतले आपले कॉल किती झाले आहेत चांगले व्यवस्थित कॉल किती आहेत आपले एकाच विषयाला अनुसार एका विषयाला अनुसरून तुम्ही बोलतात का विषयाला अनुसरून बोलला ना तुम्ही तर डेटा जातो माझा संपून जातो ग खू बस तुम्हाला मग ये होतं
ते व्हॅलिड पकडले जातात
का काय नाही कले जात त
हम् हम् हम्म हम
त्या सगळं फ्रूट का
मग आता उद्यापासून एखादा विषय ठरवायला पाहिजे मला
हो ब एक दिसी तर ट्रॅव्हलिंग किंवा ह देच प्रत्येककाला वेगळं वेगळं बोललं तर लतं पण एकच विषय जरून आण तुमच्या शष्य एक कॉल बोलायच अस हो हो चाला
ठीक आहे ठीक आहे त्याच्याबद्दल मी थोडं जास्त बोलू शकते कस आहे रेसिपी बद्दल मला जास्त अनुभव नाही ना. ऍक्च्युली मीच माझ्या मैत्रिणीकडून रेसिपी शिकत असते
हम्
मी तिला काय आणि सल्ला देणार त्याच्याबद्दल
हो
मला थोड्या रताळ्याच्या गऱ्या करायच्या होत्या माझ्या मुलाला खूप आवडतात मग आता र तााळे अव्लेबल होतील का मला बाजारात